हम्. सुकूल योजनेला. ती दोन- दोन कराय
हॅलो. हॅलो.
हं. हॅलो.
हा. येत ना आवाज?
हा, येत येतय. हं.
सुकन्या योजनेत म्हणलं, किती घालायचंय म्हंटलं महिन्याला. भरतोय की आम्ही. कार्डावर भर ते. ते ए टी एम कार्ड आणलय की, आम्ही तेज. कोणतं जाणारयत? ते तर सांगा.
हा झालं बर काय.
हम्. तिज कणी लय आता आम्ही झालं, तीन- चार वर्ष झालं, सुरू क केले. तीन वर्ष तर झाले असतील. खर भरलंच नव्हतं, मध्ये एक वर्षभर.
का बरं?
काय दुर्लक्ष झालं ते, पाचशे रुपये कधी हजार रुपये अस, कधी पाचशे कधी हजार एवढंच नाही लई
लई बी नाही हजार रुपयच भरायचे.
हम्म सांगायला नको पटाय नको
नाही नाही भरायच बाबा, काय आता कसे आपल्यात हं
आजी पण असल्यामुळ खर्च होतोय वो सारखं त्या आजारी मध्ये ते झालं नाही का पडली आणि बरकडीच हाड मोडलं ते, म अस तीच काय पण असतयं त्यामुंळ कणी असं तिच्यासाठी ठेवायलाच लागतात चार पैशे. तिच घोळ्या, औषध तिज लई असतयं ना
हम् हम
आणि तिकडच्या घराच घरपाळा, पाणीपट्टी दादान काय दिला तर ठीक, नाही तर तिकडं आईला सगळं बाजार बी रायचं, आमचं हे अयोध्येचं शाळेच तर बारा हजार रुपये फी रिक्षाची महिन्याला सातशे रुपये ते, गॅदरिंगचं वेगळं स्पोर्टचं वेगळं तिज वह्या पुस्तकांचं वेगळं, परत ट्रीप असतीया त्येजा ख चं वेगळा मग हे बाकीचं खर्च वायफळे असततोय वो ह्यो
नाही असतंय ते तर हायच होता कसंय
लई आणि त्या आई असल्यामुळं कणी, जरा हात जपूनच वापरायला लाग ते म्हणजे असं, कुठं पण इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणतोय
शिल्लक पाहिजे थोडसं
हा आणि कसं होतंय ते सुकन्यामध्ये घातलं तर तेे कसं एकवीस वर्षानच मिळणार वो नाहीतर ते आता मिळणार नाही, मग आपण काय करायचं सुकन्या म्हजे थोडं घालायचं आणि दुसऱ्या हेज्यात कशात तरी इन्हेस्टमेंट करायचं म्हणजे सोन्यामध्ये, चांदीमध्ये म्हणजे पुढं जर लागलच आपल्याला तर ते आईसाठी विकून लगेच खर्च करता येतयं वो
हा हा हाय यो
असं म्हणजे इकड पण सोन्याच रेट वाढत चाल्यातच की आता वीस एकविसाव्या वर्षापर्यंत सोन्याचं रेट ते कमी राहणार आहेत काय सांगा बरं
हां
म तेच म्हणतोय मी, पाचशे रुपये जर सुकन्यामध्ये घातलं पाचशे रुपये महिन्याच आपण इकडं ठेवलं, तर एक सहा हजार रुपये तर राहतातच ना.
हम्म मी माझ सध्या कार्ड केलयं तसलं
हा कार्डच हाय की ते पण
नाय, नाय मी माझ पासबुक बनवलंय त्यातनं आपल्याला काढायला पण येऊनी आणि कायच होऊनी त्या पूर्वा बरोबर माझं एक बनिवलंय, माझ्या सध्या अकाउंटला
हा, म्हणजे डायरेक्ट अकाउंटवरण जातय का तुमच्या?
हां
अकाउंट मधन कट होतंय, जोडलायसा अकाउंट त्येला
नाही जोडल नाही खातच तसल कालय मी म्हणजे मी जे काडलय काय खात पोस्टात त्या खात्याला महिन्याला पाचशे रुपये भरलंच पाहिजे नाहीतर बंद होतय ते नियम हाय ना त्याचा च्या नादं आपले पाचशे सेविंग राहतात तेवढंच म्हणजे ते नाही भरले की बंद पडतय म्हणतात खात तेवढाच हे आपल काळजीने पळतोय पण माणूस आणि भरून पण टाकतोय अस होतय आता अडीच हजार भराय काय अडचण म्हणजे थोडस वाटत नाही काही तिघीच बरायच तिझ नावाव हजार हिज्या नावाव हजार अन माझ पाचशे हू बरून टाकायची
बर आहे कि म मग ते च तुम्ही तस सेविंग ते आमं असं होतेय ओ काहीतरी गोल्डमध्ये करायचं काहीतरी ह्याच्यात करायचं पुढे जाऊन भविष्यामध्ये रेट वाढतर तर आम्हाला ते खर्च करता होना आता बघितला नव दोन हजार एकवीस ला सोन्याचा रेट किती होता साठ हजार का पासष्ट हजार तोळा होता तोळा
तोळा तोळा सत्तर हा सत्तर सतर
आणि डब्बल नव्ह डब्बलच्या पण वर गेला किती तीन वर्षात तीन चार वर्षात
अडीचपट गेल्यान गेला वरती
वीस वीस वर्षांत जर निम्म पैसे सुकन्या मध्ये घातल आणि निम्म थोड थोड आम्ही- अर्ध अर्ध ग्रम वर्षाला घेतला किंवा एक एक ग्रम विचार करा एक दा विसाव्या वर्षापर्यंत किती रेट वाढलेले असतील म्हणजे तुम्हाला जस फायदा होणार तस मला पण ह्याच्यात होणारच ओ
ह ना ह ना हाय की
खर एवढंच की मला लागल पैसे तर मला ते लगेच मिळणार ते तुम्हाला त्याच वेळेला तवाच मिळणार हा मग तुम्ही करताय तसच करतोय मी सेविग रं जरास वेगळ्या पद्धतीनं तिनं कारण माझी ही बाजू अशी असल्यामुळ
शि हा तिथंल म्हणजे तिथं नाही म्हणाय येत नाही हा
तिला नाहीच लागले तर ती आमची मोठी सगळ्यात मोठी सेविंग होईल आणि तिला जर लागल तर मग मग आता काय मग त्याला काय पर्याय नाही अगं काय माणसापेक्षा महत्त्वाच नाही कुठलीच गोष्ट मग
माणसापेक्षा काहीच नाही महत्त्वाचं
आपल मूल कस आहे तसंच ते म्हातार माणूस पण आता म्हणायच
रिएल लाईफ आहे का नाही
नाही नाही केली
हो पहिल्या पासानच नाही केली आहे का
हाय की क बंद करणार आहे ब तिच्यात काय फायदा नाही
ते सरकार लागले मी पण बंद करणार आहे सरकार लागलंतच पैसे खचाया आहे
मग
मोदी लागला हिकडे तिकडे फिरायला खर्चा लागला पैसे
ये बोल की नाही ते मी पण ते सांगणार अक्षाला काढून ते घाल म्हणून आणि डायरेक्ट ते काढून एस आय बीमध्ये घालायच डायरेक्ट लॉकच करून टाकायचा अकाउंट पाच दहा वर्षासाठी, ते नव्हतच म्हणून हम्म.
दुसरं अकाउंट कुठलय एस बी आय च आहे का?
नाही नाही एस आय पी मध्ये घालायचं म्हंटल. ओ. म्युचुअल फंडमध्ये दे एस आय पी मध्ये घालायचं आणि ते पण दहा वर्षासाठी घालून टाकायचं.
मी बी करणार होतो ती. तरी ऑटोमॅटिक कटत राहते पाचशे हजार पाचशे हजार
तसं केलं तरी पण चालतय किंवा वन टाइम टाइम इन्व्हेस्टमेंट केली तर लय भारी ते एकदमच म्हणजे परत लक्षच द्यायचं नाही. नाही तस नाही म्हणालो मी, महिन्याला भरत बसण्यापेक्षा ना एकदमच एक लाख रुपये असं एकदमच ठेवायचे ते आणि एक दहा वर्ष बघायचंच नाही त्याच्याकडं तुम्हाला वाटलं त्यात वाढवावं तुम्हाला वाटलं त्यात वाढवावं तर वर्षाला पाच पाच हजार पाच पाच हजार वा ढवत जायचं. त्याच्यातच खर ते काढायचंच नाही म्हणजे ते आ काय नाहीच आपलं नव्हच ते असं म्हणून त्याच एवढं हे होतंय ना चांगला आहे ते पण
एकदम माणसाला असं हे नको वाटतं कारण काय काही काही ना काय असते मागं
हे, काय किती बी तुम्ही सेविंग करा काय बी करा किती पण पैसे मिळवा खर्च करा कधीच पुरणार नाही ते.
हम्म हम्म हम्म.
कायम कमीच पडतात.
ती तर हायच.
वाटतय ना आता लग्न असलं नाही जरा असं कराय पाहिजे नाही ज या करा पाहिजे लय पैसे, लय पैसे आहेत आपल्या पण खर्च होतात न कळत.
हम्म.
ए ते लाइट झिरोबल्ब अरे ते आहे ए काय करत नाही ते ते एक माशी कसली तरी आल्या आणि ती काय चावत नाही काय नाही आणि उगाचच दंगा
ह
ते गले आणि बोलत बोलत ते लोक कसे मग काय
ह हा ह हम
सारखं फोनवर बोलतच ते लो का सांग काय ते कॉलिंग म्हण कॉलिंग
ऐकलं ऐकल हो ते
पुणेची
तेे म्ह कोण आहे. काय खरं नाही बा खरोखर मला सासू माझी कधी विचारली नाही. तर म्हणजे पोरगी विचारते मला मी बघून इकड तिकड हसल तरी विचारत्या काय आठवलं ग तुला का हसलीस तू हो ग बाय मी कोणा संग खेळू आता कधी बोलतोय. फोनवर बोलत असत्या वय इज अ कॉलिंग कॉलिंग
हम् हम्
काय खरं नाही बा बा खरंच ती सगळं विचारते आहो ती
हम
कायतरी चोरून बोलायची फुरसत सगळं समजतं तिला
हम समजते समजते आताचे लहान हुशार आहे लहान म्हणायची गरज नाही.
हंम्म आणि बाहेर जाताना म्हंटलं की नाही आलो बाई दवाखाना जाऊन येतो बरं वाटत ना? होय मा आवरूण का चालल्यास मग पिशवीका घेवून चालल्यास मग दवा दकान चालल्यास तर पिशवी लागत्या दवाखान्यात घेऊन जायला. म्हणजे ऑब्झर्वेशन आपल्याला कळायचं काय लहान असताना एवढं आपल्याला आपलं आईवडील काय म्हणायचं हा म्हणायचं तेच की आम्हाला तर कधी घेऊन जात नव्हते दरवेळेस सोडूनच जायचे.
आम्ही तर हं हं पाचवी किधी आठवी परत हाप चडीवर जायचं ते आपले कोण त्या तेच खाकी खाकी
हं हं हं शाळेच्याच
कुण्या तरी पिक्चर मध्ये हाय कि ते पक पक पकाक नाही का चिखलू शेम तसा जायचा मी
हं हं हं
आणि ती टोपी तशीचं होती बर का आमच्या शाळेत
तुम्ही करा तुम्ही करा कॉल आता हम्म